नमस
नमस्कार
काय चाललय सर तुमचं
नाही मी ते याचं सेशन घेतलं तू आज
हो ते बघा आता ते मी बोलली होते ना ते महिलांचं पण घेतलं.
अं
आणि आश्रम शाळेत पण गेली होती मराठी शाळेत पण आणि आणखी तीन झाले ना सर
तिघांचे फोटो आहेत ना सर्व
हो तिघांचा आहे.
आणि व्हिडिओ
व्हिडिओ नाही केले बरं
आणि मद मदत मिसला कोण होत तुझ्या बर
माझ्यासोबत होनीं म्हणजे आता महिलांचं घेतलं तेव्हा सरिता आली होती. हा ऐ नाही तर दुसऱ्याकडे मराठी शाळे मध्ये नी आश्रम शाळेमध्ये त्या सरांना विचारून मी घेतलं ते. मराठीच्या आश्रम शाळेमध्ये मुलं कमी होते सर पण
ठीक आहे म सूदेना काही तर आणि आता नवीन शाळा सुरू होत आहे ना आता. आता गोड हो होतील सर्व पोर मुले मुली नंतर आप आपल्याला घेता येईल जवळच्या जवळ ते
हो तेज ना
आणि विषय काय घेतला ते
सिकलसेलच सिकलसेल आजार काय आहे त्याला कसं मात द्यायच च ते कसं होत अशी माहिती दिली.
हा न नाव यादीत रजिस्टरला नोंद केली तू रजिस्टर नंबर अ ग
आपला इथे खूप मुनापा हो बाकीचे हे महिलांच आहे. तर महिलांचं आहे मुलांचं नई किती जास्त मुलं होत ते मराठी
अं असं करावं लागेल आपले जे किशोर वइन मुली आहेत ना किती बाकी आहे सिकल्सन टेस्ट साठी तर त्यांच आपण सिकल्सन टेस्ट करून घेऊ. अ एकतर शहाणा पीएस या मुदीला पीएस सी ला केलत त तिथं. आणि जर आपल्या प्रोजेक्टला बजेट असेल तर ते मासिक टेल सेल टेस्ट अ करून प्रमाणपत्र तयार करून घेऊ. असं थोडं त्याच्यात नमद करून घे ह्या रजिस्टरला
मस्ती केली होती का हो सर
रविवारी योगा दिवस करु
ह रविवारच्या दिवशी पण
रविवारी रहींना ग ते एकवीस तारखेला योगा दिवस आहे ना
हो का हम्म
पण कुठं करायचं अस्त ते सु
मराठीच्या आश्रममध्ये ना सोमवारी सगळे मुलं येणार आहेच बोलले आता तुम्ही रविवारी म्हणतायत
अरे रवि रविवारी असता का तिथं पूरा
नाही ना सर, रविवारी काय सुट्टी असते तर मुलं असतात पण कमी आहेत बॉ अस सध्या
आपल्या त्या मुली आहेत ना किसर वईन तर त्यांना आपल्या जागा कुठे तर आपली
तिथं च ना मराठी शाळेच्या ओट्यावर
अ तुमच्या स्टेरियस वर
तिथे करू
चट्टई पण नको ओ हे नाही उग पडलं मिडल तर खाली खाली व्यवस्थिथ ना शेतख नंतर असं करून
हम्म
त्याप्रमाणे करता येईल अ ते बर घ्याेतलं ग तुझं आ्हान
हो वाल बाकी सर आज बघ हे इकडे तिकडे चालूच आहेत हे तर तिकडे कर अस
आणि कुड वल्या झाला तुझा
तेच भरायचं ये
ह ना
हम्म आपण ते पण आता आता ते प्रमाणपत्रासाठी हे करत होते ते सर आले नाही
बरर ते अनिल बोला सांड
हो मी त्यांना सांगितलं
नाईक ला घेऊन गेल नाईक कॉलेजला नाईक कॉलेजला घे नाईक नाईक कॉलेजला.
हो सर मग तसच करावं लागेल. बारून करता का तिथं पण
सांगून द्यायच्या बाहेर करताय काले. नाईक कॉलेजला कर आणि जर तुला पदवी भेटली तर परीक्षा किंवा दुसऱ्या कुठल्या याच्यात होऊन जाईल तुझ्या अ जागा म्हणतात त्याच्यात तलाठी ग्रम शिलक किंवा इतर आणि टायपिंग पण लावून घ्याचं
हो सर मला ते टायपिंगच खूप आवडतं पण काय करू तथं कुठंबण जाण्या करत ना
कल जागा निघतात ना त्यामुळे आणि हे गेलेत पाहुणे आई वडील ह
आई वडील माझे वडील आलेले त्यांना सोडून मी इकडे तिकडे पडत फिरली.
आणि गेलेत
नाही ना आता आली हे बुलाण्यावाले ताई त्या सलिता ताई आलेले. ते आणखी हो आहेत ना.
ह म म खूप सोडायला आला तिला
अं ते कासवाले होते ना तिथलेच चार महिला होत्या या मग त्यांना घेऊन त्यांच्या सोबत आले दोन गाड्या घेऊन आले होते विष्णू बघा अगोदरचा तो पियर लीडर नव्हता विष्णू वावरा ह मग त्याची बाई तस सोबत आले ते.
हम् हम्म
हा मग ते इथं जे ते सर आहेत ना जे शिवण क्लास घ्यायला लावले होते.
हा
ते सरना ना त्यांच पण विझिट आहे म्हणे ते अचानक येऊन गेले म्हण. त्यांचे सर पण त्याच्या ते निलेश धनगर म्हणून आहे. बघा ते काय म्हणत सर ते, रील वगैरे बनवत होते टाकता बघा इंस्टाग्राम वर,
कुठले आहे ते
तिथय का तुम्ही इन्स्टा आला. इनंस्टाग्राम वर पाहिलेय का निलेश धनगर म्हणून,
नाही नाही.
हो मग तो घेतो ना.
काय
आणि हे क्लासेस कॅम्प्युटरचे, ब्युटी पार्लरचे तेचे आणखी कशा कशाच तर असं भरपूर आहेत क्लास आण फी बघ का ते काय म्हणता सर. मार्केटिंग वगैरे असत बघा त्यांचे क्लास करतो तो.
हा ना,
हो खूप काही गोष्टी आहेत पण ते पैशांची फी जास्त सांग
शिलाई मशीन गट आहे. आपलं सिलाई मशीन त्याच्यात कि आता किती महि अ काम करताय सिलाई मशीन साठी ट्रेनिंग देतय ना.
मी नवीन जी नाही करत होते ना सर त्यांना काढून दिलेलं आहे. आणि नवीन दोन टाकल्या आहेत.
अगं तर सर्वे करताना ती आपली ताई नाही का ति पके मागत होती आम्हाला आम्हाला पैसे परत द्याचं.
हो ती मला ती ना शिवण ती कोणत्या गटातली नाही आहे आपलं ते गोधड्या शीवण्याचे आहे ना,
त्याच्यात य ती पण आम्हाला पुरयेत आम्हाला पैसे पाहिजे म्हणते ती मग मी सांगितलंथांबा. काय मग सांगितलं. हां मग मी बघतो फोन करून मग तुम्हाला कळवतो.
हम्म
सांगितलं चांगलं आहे कंपनी व्यवस्थित सेटल झाली. पुढं काम करताना तुम्हाला लोन पण देणार बिना व्याजनं आ ती
ते सांगितलं पण तिला अक्कल नाही जाऊद्या सर, ती कधीच माझं डो डोकं खात आहेत त्यानी म्हणे मशिन जर सगळ्यांना दिले आता जे ज्यांचे फार्म भर होते, मशीनासाठी त्यांनाच मशीन भेटणार ना, मग डायरेक्ट मशीन दिल्यानंतर ती म्हणे, आम्ही पण तितकेच पैसे दिले होते म्हणे असं बोलले मला रा डायरेक्ट म्हटलं लुच्ची लबाडी मला येत नाही? मग तुम्ही माझं नाव कसं काय घेता असं म्हणून बोलली होती तिला मी.
हम
डायरेक्ट सर मण तिच्या नवरा पण सांगाय ची मी आलो होतो म्हणे द्यायला पैसे.
ते तर आहे ठीक आहे ते पैसे पण अ हा, आता ती ट्रेनिंगसाठी एवढं दिले ना पंचवीसशे
हो पंचवीसशेच दिले ते.
ते आमचं अजून किती बाकी आहेत आपले मशीन यायला?
अ चार का पाच, हम हम हो नाही हस सर मी मशिंगाचं टाकलंच ना
मग आमचं बाकी आहे ना मग आम्हाला भेटणार नाही मग
थां
मी मी आहे, सोनाली मॅडम आहे.
हम्म
फिरु किनामासाठी हा सर, ख्युडवेल हा ते वजन उंचीचं झालं होतं ते आता नवीन दिलेलं आहे ना काम
हो
तेच बाकी आहे सर तेच भरते मी.
सीमा ताईला फोन लावला
लावला होता ना. ती तिथं ती म्हणे आमची मिटिंग आहे म्हणे उमेची म्हणे मग
नाही स्पिकल सेटचं
हा सांगितलं, ते हो म्हणे मी करते म्हणे ते असं बोलली
हा बरं बरं बर ठीक आहे ते करता हे करून घेऊ आणि तुमचं अहवाल सोमवारी देणार का पाठून मला?
सोमारच्या दिवशी का? सर मी लिहिलेला नाही मला ते डाटाचं चिंता होती ना म
टाक बघ तुझ संगीता, सीमा तिघांचं आणि तुमचं ते कागदपत्रं
हो, सर माझ्या शाळेत आहेत तर म मी कशी करू?
झेराक्स नाही का तुझ्याकडे जेराक्स?
अ मग दहावीचे आहेत ते देऊ ना मग?
हा देऊन दे ना दहावीचे पण दे ना चालेल ना, फोटो बिटो सोबत एक फोटो हा सोबत एक फोटो सोबत एक फोटो, फोटो परत एक फोटो बर तुझं मार्कशीट - एल सी, आधार कार्ड, बँक पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड हा
पॅन कार्ड पण का हा हो सगळे आहे माझ्याकडे फक्त मग आता तुम्ही काय बोलले होते काल म्हणे दहावीच द्यायचं म्हणे बारावीच मग त्याच्यामुळे ते नाही बारावीच माझ्याकडे
मार्कीेशीीट जोडून घे नाही मी काय म्हणतो मार्कीेशीीट आहे की नाही तुझ्याकड
हा ना दहावीचा आहे ना सर बारावीचा कुठे आहे माझ्याकडे
मार्कशीीट नाही आलं तुझं
हम् नाही ना घ्यायला गेलं नाही अनिल भाऊ
आरे यार का नाही गेलं बर
ह् वेळ कुठं भेटला त्यांना
काय आता घेऊन ये ना मग फटाफट हा दहावीच जोडून दे मला दहावीच्या जोडून दे मग अजून आपलं नेहमी पण क्टिव्हटी थोड फोकसमध्येध्ये राह त्या मग मग पुढं काय म्हणता येईल तर त्या जला प्रोपोजल मध्ये म्हणतील जुने गावांमध्ये पण चालू होते्या मग तसं पण नाही जा
हो चहा पती लाल द म पघ
काय बनवतो
वेडिंग करत आहेत ना ते त्यांना काय तितकंच तेच तेच काम असतं ना
फिल्डिंग
ते आपल्याला म्हणतात ते उजळ्यासारखं फिरत असतात इकडे तिकडे म्हणे
आह आा
उजाड्या म्हणतात मला ते उजाडी आहे तू असं.
तू जाडीस.
हो रिका आम्ही कुठं पण फिरत बसते म्हण.